आला पाय आवाज बोल बोल हा बोल.
हा म्हंटले पासबुकच्या एंट्रे सगळ्या पुस्तकांच मारायच आहे का.
हा हा हाना हा. ह भेटा इकडे. येईल येईल. चार पाच दिसांनी ह. लकू का आलय. रयवारी तर मग इकडे हो
पोर काय करताये. ्छ का
आधी ना सगळ्या गट्यांचे ना बॅलन्स चेक कर बॅलन्स. एकतीस मार्च.
एंट्री कोणाचीच नाहीय आईक मी बघितले माझ्याक जेवढे पुस्तक तेवढे एंट्री कोणाचीच नाही आपल्याच पासबुकची एंट्रीच नाही. अदी यट आता सोमवारीच एंट्री मारायला जावं लागेल.
ठेऊ का?
अ नाही ना ऐक ना कार्या अँप कसं चालूये.
माझ आताशी एक टास्क पूर्ण झाला अजून त कॉल बी नहीन आला मला.
अच्छा आणि व्यवस्
हो व्यवस्थित सुरूये, एक टास्क झाला आतशी पूर्ण. अजून ते पूर्ण नाहीना झालं तुला झालं का?
हो प्रयत्न चालूये माझे. तुझे पण चालू राह दे.
हम्म.
चल ठीक आहे ओके बाय, ठवू का? बाय. हपच